आवाज, आवाज कट व्हायला लागलाय. हा, येत का आवाज! हा याय लागला याय लागला आवाज यायला.
काय नाही रवा उपीट, बिना मिरचीचं रवा उपीट लेकीला पाहिजे झाले. अयोध्येला
बिना मिरची म्हणजे खात्या नवं ती?
खाते हं खरं काय अक्कान काहीतरी शिकवले असल तसल छान लागतंय म्हणून. यायला का नाही आवाज?
कोण हे शिकवून हे करतयं गं उलट तिला जे आवडेल तेच खातेय ती.
खरं मिरची न घालता कर लय छान लागते म्हणून सांगायले मला मग काय मिरची घालूनच करतोय मी असं कस काय म्हणाल्या? काय माहीत?
हा हा
तेच म्हणलं कसं काय म असं म्हणायला लागल्या ती.
हा हा.
तुम्ही नाश्ता चहा पाणी झालं का नाही?
चहा झालाय माझा ब नाश आता काय नाही जेवायचंच डायरेक्ट अकरा बारा वाजता.
फोन चालतयं की मग.
हम, मग आणि काय चाललंय? चहा संग हे धपाटे.
अग बाई आत्ता आधी मध्ये
हम्म आधी मध्येच खायच छान लागतय.
आधी मध्ये धपाटे कसे काय केलात असा विच
नाही नाही करतोय ग तसं काय नाही करतोय की,
म्हणजे तळून धपाटे?
हा तळून ध
अरे वा छान काम आहे की
तळुण तळुून धपाटे.
अक्का बाई गेल्या दवाखान्याला.
दवाखान्याला गेल्या इचलकरंजीला. मोडलीस, कट करून घालायला लागतय.
काय घालाल्या?
फिजिओथेरपी का कायतरी सुरू आहे वाटतं करायचं सांगितलंय वाटतं करायला त्यामुळं,
होय होय होय. मला पण म्हटलेली ग शनिवारी जाणार आहे. हम्म.
आग मोड काय य.... काय ऐकतच नाही बग चाकु कुठ आहे?
चाकू कुठं आहे खरं हे मग हे असं कसं काही असं असं होतं य असं होतं य हे जास्त घालायला लागतय मग बारीक होतय जास्त सगळं एकत्र घालायला लागतय होत नाही असं ही एकाना की ग,
काय काय तर करायचं बघ चाकू टाक हिकडं, घेऊन जायचं आपण स्वतः, अगं तस का खाली पाडाल्यास काय सकाळच ही आयोध जरा सुद्धा ऐकत नाही.
चॉकअपच हे नसत व्हय ते म हे करायचं कांदे टोमॅटे बारीक करायचं एकच टोमॅटो घातला एवढा एवढासा बारीक काय आणि ओढत बसल्यात दोघं जण तेवढ्या न ते कसं बारीक होणार आहे होय.
नाही.
भरपर सगळे घाला पाहिेजे कांदा टोमेटो एकत्र आणि मग ते वाडायला पाहिेजे त्याला जरा तरी काय तर धा हे व्हायला पाहिजे काय नको
होय होय होय हा.
टोमाट्याची भाजी करायची ये
हा हा काय नाय माहीत
दोघ जन मिळून काहितरी वस्तू वाटलात तेवढच बघायला लागलेत आता आता आधीच मऊ झाले आणि सगळ खराब व्हायला लागलय ते टोमॅटो छोटे छोटे घेतल्यात ओ लई महाग झाल्यात म्हणून
पाऊस तिकडे सुरु झाला की नाही हो
नाई बाई अजून तिकड
नाही आज आबाळ आलेय अस वाटयालाय आज पाऊस पडेल आज तारीख किती एकवीस काय
होय
परवा दिवशी सोन्याचा रेट केवढा कमी आलता
किती आलता?
एक पंचेचाळीस झालेल
माला मोबाईलला एक चौरेचाळीस दाखवालत
नाई एक पंचेचाळीसच होता.
हा हा
काय चेष्टा आहे बाई एक पासष्ट वरन ज्या लोकांनी एक पासष्ट -ला घेतलेल त्यांना किती वाईट वाटत असेल.
हम् हम् एक पासष्ट एक पंच्यात्तर
हा
म
कमी येईल एवढ वाटल नव्हत पण दहा वीस हजार न घसरन काय चेष्टा हाय व्हय
वा वा
चांदीच पण रेट केवढ कमी झालत बघितल
चांदिच कमी झालत दर बया
खर आता जेवढ घेईल तेवढ म्हणजे चांगलचय सेविंग साठी
हम्म्
आणि कसाय लई पण गुंतवणूक करून काय उपयोग नई का सांगा?
हम्
पाऊस बिऊस लई झाला नाई दुष्काळाच सगळ झाल तर काय खायच प्यायच काय मग जर सगळ सेविंग करुन ठेवल तर हे पण णाय ह्यांच्याकड जास्त् पैसा त्यांच्यासाठी चांगलाय
हम्म बरोबर
हम्म पाणी आत येत नव्हत अन् रोज याय लागलय कालपासन पाणी एकदमच पाणी सगळ सोडून बंद करणारेत वाटत सोडायचच
अम् हम् परत जपुन वापरा म्हणल
होय कस काय सोडायलात मी तेच म्हणाले मलाच आश्चर्य वाटाय लागलय रोज कस पाणी सोडायलेत
हम्म
येत नव्हत आणि येणार न्हाई म्हणून पण सांगितल न्यूजला पण
हम् हम्
आणि अचानकच सोडलत
हम्म
परवा दिवशी तेवढं एक दिवस आढळ रात्री आलं परत आलं नई. परत मगं काल आलं म आम्हाला वाटलं आज येणार नाई आणि आज आलंय पाणी. अं काय पाणी केवढं मोठ होतं अकरा वाजंपर्यंत होतं सकाळी.
कधी हे व्हईल सांगता येनार नाय ग.
हम्म. वैशू वैशूचा फोटो बघितलान मी दाखवालती मालती ताई. हम, ती बारीकच आय कि, तब्यतीनं.
हा,
आणि कालं फोटो दाखवताना मी पुढं माग केला हो म्हणजे एकच फोटो दाखवालते ती. ''मी जरा असं असं स्क्रोल करून पुढं मग हे करून जरासं झूम करून बघितलं. म रंकाळ्याला काय कुट तरी आलती वाटत व नवऱ्या संंग. त्यो फोटो त्यात जाड दिसाय लागली मी म्हटलं राहिलं का काय ओ वैशूला. नाही असं म्हंटली म खरं तब्बेत. तिची जाड दिसाल्ती माल त तोंड ती सुजल्यासारखं फुग आपण वळखतेच की, आपल्याला.
हा हा,
खरं तिला वाात्या पण हाय की, नाई जरासा बारीक हाय तरी पण
एवढं काय मी बघाय नाही. हम्म,
मग एवढ्या लवकर काय नको असं म्हणाली ती काय?
हा,
म्हणजे एक तिझं तर एकत प्रॉब्लेम आहे. राहि ना ते खरं ती म्हणाली ते तसं एवढं लोक त्यांना नको. काय नो बाय मला काय ते पटलं नाही कारण सांगायचं नसेल म्हणून तसं म्हणत असत.
सांगायचं नसलं तरी काय ते लपवून राहणार आहे.
काय माहित मग कुठे आले ती इथं रंकाळ्या वर येत्या. त्या इथं गल्लीच आता यायला काय किती?
हम्म, मुद्दा म्हणत नसतील. खरं का येत नाही ती.
काय म्हणलासा?
का येत नाही म्हणलं ती?
श्रीमंत घरा दिले हाय हा एरिया हे हाय म्हणून येत नसल असं मला वाटतं.
अस काय असत होय श्रीमत. त घर कुठं आपल्यासारखंचय हाय की, तिचं घर.
अ हा हाय खरं. काय माहित बाई नेमकं कारणच माहत नाही अंदाज लावला तर. ''मी म्हणाले असे हे कारण अस असेल.
त्यांच्या त्यांनाला च माहिती त्यांच्या घरातलं आपण. इथे बसून काय आता अंदाज लावणार आहे.
हम्म, ते पण बरोबर.
ते सकाळचाच दांगा असते म्हण मी सकाळचा काय फोन लावत बसत नाही दोघांचा दांगा लय असतोय मोठा.
म्हणून एक तर लाव तर सकाळ सकाळी लवकर तुम्हाला सकाळ केेवढ्या लवकर मेसेज केलाय मी''
हम्म, काल पण त्यानी म्हंडली लावतो खरं त्या अक्षयच्या फोनमध्ये हाय तुझ्या नाही. तो गेला असल म्हणलं कामाला.
असणार ना.
संध्याकाळी लवकर आलेलं की एकदा मला फोन करून विचारत जावा.
बर -बर.
म्हणजे बरं पडतंय ना.
चालतय..... खरं त्याने कुठे येत्यात आ.... त्यांने नाहीत येत. हा..... ते चालतय सोड. करायला मला.
मला कॉल केला असं सगळ्यांना कसं कळतय नाही.
हम्म...... चालतंय की. ह.... अणि काय - काय -काय खाल्लस.
काय खाल्लो काय नाहीये. ते बारकि.... बारकीन त्यांच्या इथं काय तर दिलत कामावरती आणलेली तिंन तेच खाल्लेलं मी जरा स...
हम्म.. म
आता अंड्याच ऑम्लेट करायलुय इकडें उपीट पण करालोय आता ही ठोणी काय खात्या काय माहित. हम्म..... अंड्याच ऑम्लेट खात्या का उपीट खात्या काय माहित.
हा....... हा....
हातना असं फोडायचं अन ह्याच्यात असं घालायचं उलातन्यान फोडतात होय हो अंडी.
हा.. बोल की. उलातन्यान अंडी फोडतोय आम्ही.
अंड फोडायला काय आणि नुसतं आपटल्याने फुटत नाही अंड.
फुटतय की...
तुम्ही विचारून या....
काय दिल.. हम्म.... तेच म्हणाले ते पावशर पुरतया.. येतो की..
काय म्हणला...
खुळ्याचा बाजार बघा ह्यो- ह्यो काय खुळ व्हायलय.
मग काय. काय करायलोय तेच कळना स्वयंपाक करायलोय का.... फोनवर बोलाय लागलोय की काय -काय कराय लागलोय कळना मला.
हम्म... तू फोन करणार काय.
संध्याकाळी मुली आल्या कि थोड्या वेळने करतो थांबा म...
हॅलो..
करतो थांबा नाही तर लगेच.